काय, ना, काय चाललंय? काय नाही गरमी खूपच हो काम केले थोडं, म्हटलं फॅन म खाली बस आली होती आता.
हो गरमी पण किती म्हणजे पावसात दिवस असून इतक गरमी होतय.
हा पाऊसच नाही आला किती? वातावरण खूपच बदललेलं आहे.
खूपच बदल. माघे आधी कसं होतं की सात जून ला आणि तर म्हणजे सात जूनच्या दुसऱ्या दिवशी पाऊस येऊनच जायचा.
हा म्हणूनच शाळा पण तेव्हाच उघडायच्या. की बा गरमी थोडी कमी होत. होते, तर शाळा उघडू म्हणजे पोरांना पण त्रास नाही, मुलांना स्कूलमध्ये जाता येता त्यांना, जनरल मध्ये इन जनरल मध्ये म्हणजेच सगळे हेच विचार करायचे. पण आता बघा ना. कीती उशीर झाला. शेतकरी लोकांना कीती प्रॉब्लेम होत असतील.
खूपच प्रॉब्लेम म्हणजे. आता आधी अस. म्हणजे कसं होतं की? पिक या वेळेस लावून द्यायचे. आता ही शेतकरी लोक कसं टेंशन
प प्रत्येक वेळेस पावसाची अशी वाट पाहून पाहून पाहून पाहून म माणूस थकून पेरणी करून टाकतो तरी.. ठीके पाऊस येत नाही. ते पीक काही उगवत नाही त्याला दुबार पेरणी कराव लागते हा हे पण प्रमाण कर हम्म
म्हणजे कसं होतं आधी थंडी बघा किती म्हणजे अस फेब्रुवारी मार्च जुन नाही चालू होत तोपर्यंत थंडी किती राहायची
हम्म नाही फेब्रुवारी मध्येच गरमी जानेवारी एंडिंग एंडिंग फेब्रुवारी पासूनच गर्मी
हो म्हणजे अस य की कमी होत चाललंय आता दिवस
हवामान ऋतू ऋतु तो चार्टस बदलला जो पहिला ऋतू तुझा चार्ट होता ना की या महिन्यापासून या महिन्या पर्यंत एवढं राहिल तर मला तर असं वाटतं प्रत्येक ऋतूमध्ये आता गर्मीच जास्त आहे
हो म्हणजे कसं मार्च महिना पण एवढा म्हणजे आत अस गरमी नी व्हायची थंडी व्हायची आता तर मार्च
फक्त मे महिना जास्त तपायचा पहिले आता हा तर मे सोडून आता मार्च पण तापायला एप्रिल पन तपायला लागला बघा ना आता पंधरा व पीस तारखेपर्यंत येऊन पोहोचला. अय तरी पण नाही पाऊसच नाही त्याच्यामुळे वातावरणातली आर्द्रता इतकी वाढली ना म खूपच घाम येतो हा हे सगळं त्या
त्याच्यामुळे सगळं म्हणजे याचा ऋतू बदलतोय आपण हा आत मधी किती झाड होते आता जंगल तोडकी ती होते ऐकत नाही ना म्हणजे असं जंगल तोड झाडे लावत नाही फक्त झाडे तोडायची हम्म त्याच्याने मग अवकाळी पाऊस व्हायला लागलाय
हम्म अ अमी म्हणजे ते चार अवकाळी तर होतच होत अवकाळीमुळे मग शेतकऱ्यांचं पिक्यांचं नुकसान होतं जेव्हा पाऊस नाही तेव्हा पाऊस आला तर ते नुक नुकसान होतं आणि आता बिचारे वाट पाहतायत आता येत नाही.
आता येत नाही. तस पण कारखाने इतके वाढले, त्याच्याने प्रदूषण किती होतं. जसं मोठे-मोठे फॅक्टरीयास. पुण्यात. पण म्हणजे जंगल तोड फोडुन.
आधुनिकरण होतय हायवे-हायवे बनतात. मोठे-मोठे बणते. इथे पण. पण मग त्याच्यासाठी खूप झाडं काप. कापल्या जातात, जितके कापल्या चालल्या तितके लावले नाय चालल्या. मग ते कुठं जाणार हाय. त्याचा परिणाम वेदर चेंज जेव्हा ऋतुमान चेंज होते, मग ते भूकंप येतात, परत ते सुनामी येते. ते पुर येतो.
असंच चाललंय आता आधी किताब म्हणजे अस. सप्टेबर-ऑक्टोबर पर्यंत कंटिन्यू पाणी म्हणजे असं पाऊसाळा राहायचा. आता तो येतो म्हणल्यावर सहा महिन्या दोन वेळेस येतो. किंवा दोन-तीन महिने पण मनजे अस. पूर्ण पाऊस चालत नाही.
नाय तरी. तेवढुश्या पावसात पण रस्ते खराब होऊन जातात.
हो म्हणजे ते रस्ते असं कच्चेच बनवतात ना.
कच्चे रस्ते बनवतात, परत पाणी साठून जात. त ते पाणी जायला अ जागा नसते गाड्या पण अटक उभे होऊन जातात. मुंबईत काय वातावरण असते पावसाळ्यात. बापरे. किती लोकल थप्प होऊन जातं सगळ्यात.
हो पाणी जे त्याला म्हणजे जागाच नाही ना सगळंच आणि. ते म्हणजे असं हे कॉंग विक ते सगळं हो इकडे कसं असतं म्हणे खेळावर पावसाला कारण जस नदी असते किंवा मातीमध्ये पाणी जुरून जातं. तिकडे तसं नसतं ना त्याच्याने नेऊन सगळं आपल. पण दूषित तर मात्र हम्म हम्म म असं काय आज त्याच्याने नवीन नवीन म्हणजे अस कुठं आता पाऊस म्हणजे आता वातावरण चेंज झालं का, पावसाचं वातावरण अ पाऊस नाही येत पण वातावरण तयार झालं का. म्हणजे सर्दी खोकला, हा प्रमाण त आता इतका वाढून गेला.
बरोबर बोल्या तुम्ही. कि बवा असं वातावरण व्य व्यवस्थित नाही राहत त्याच्यामुळ अ लहान. मुलं किंवा म्हातारे लोक लवकर बीमार. पडतात कारण त्यांची. प्रतिकारक क्षमता कमी असते. ते मग ते आजार व दावाखाने भरून जातात नाय नाय अस हंम. थोडंसं वातावरण बदललं की मग. त्यांना सर्दी खोकला, सगळंच होऊन जात.
असं की, बघा आता उन्हाळा म्हणजे पूर्ण शरीराला भेटत नाही म्हणजे कसं गर्मीच आहे. पाऊसात कस होत. अस म्हणजे थोडस. थंडावा थंडी मध्ये तसं पूर्ण वातावरणच राहिलं नाही ना. तेच हो त्याच्याने पण सई ये तब्येतच. खराब होणार ना.
हा तब्येती खराब होतात. आणि मग काय त्यांच्या शाळा पडतात.
अ मग आता होय सत्तावीस अ तारखे पाासून शाळा ओपन कर करायला लागल आधी म्हणजे कसं होत. सातला किंवा पंधराला ओप बनवून जायची
हा एक जून ला होऊन जायची जसं हम्म
गरमी जास्त सांगताय त्याच्यामुळ आणि एस थोडंस लांब करून गेल की स सत्तावीस अठ्ठावीस पासून ओ पण करू म्हणजे हे तसंच झालंय म्हणजे बंद करून दिला
हो म काय अ करणार नाईलाज आहे बाहेर जाऊन अस सण बन होऊन जाते पूर्ण हात पाय काळे पडतात. ईतके ऊन ये. इतकं जळवून जाते ती स्किन की किती तुम्ही काही घाला प्रोटेक्शन अ प्रो स्कार्फ बांधा किंवा अ हॅन्ड ग्लोज घाला शूज काही करा ते इतकं जळतं ते चेहरा स्वतःचा पाहावा नाई वाटत ते कोणं बाया बाहेरून आल्यावर पूर्ण असं एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटतंय असं वाटतंय की आता शरीरात काही त्राणच नाही राहिला.
हो तस कस या परिणामुळे म्हणजे कसं य शिक्षणा त्यांचा म्ह पर्यावा पा अवय मध्ये येतो ना वाईट परिणाम येतो त्यांच्यावर
थक नाही तर काय शये जिथं जातो तिथं थोडी न ए सी सी भेटणारये.
हो तिथे कुठे फॅन म्हणजे लाईट पण चालली जाते फॅन राहत नाही म्हणजे अस कस बाकी सरकारी शाळेत तर नाहीये ना अस त्यांच्या म्हणजे कसं आहे की कीती लॉस होत शिक्षणाचा बाकी कस इंग्लिश मिडियम मध्ये आता लावून पण देतील ते सरांच काय सांगता येतं
हो
त्यान ते पैशे घेतात ना आणि बाकी शाळेच कस सध्या गर्मीमुळे ते इचक नं त्या मुल त जात नाहीये. कसं घरी राहण्याचीच इच्छा होउन जाते त्यांना सुट्टी सुट्टी इतकी लांब पडली का
हो ना घरी पण काय करणार किती टी, व्ही, पाहायचं किती ते. बोलवायचं बाहेर जाता येत नाही उन्हामुळे. याचा काय आता फक्त हेच आहे की बाऊ सगळ्या लो सगळ्यांनी ठरवलंच पाहिजे कि खूप झाडं लावायचे.
हम्म. चालेल. म्हणजे झाडे लाऊन प्रदूषण कमी. करतील का तस.
हा हे काय आता नवीन-नवीन बिल्डिं बिल्डिंग बांधण्यासाठी, रोड बांधण्यासाठी झाडं तोडतात.
खूप झाड तोडतात.
हो आणि मग झाड तोडले की प्रदूषण वाढत.
हो तसे आहे म्हणजे पाण्याचा वापर कमी करत नाही म्हणजे कस आहे बघा ना, म्हणजे समजा झाले. तर बंद करणारी म्हणजे चालू चालतील तर जोपर्यंत चालतय तोपर्यंत चालूच दे. असं चालं म्हणजे पाण्याचा वापर कमी नाही करत ना, हो किती पाणी वाया.
शॉवर खाली तर. पाणी खूपच वाया जातं, आंघोळ करताना आणि व्यवस्थित होत ही नाही.
हा आता बघा ना कोपडे धुवायला म्हणजे अस आपण तेवढं बकेट तेवढी भरत नाही. तस बघा म्हणजे नळ चालू ये, तो पर्यंत चालु दे वापर, असं वाटतं म्हणजे आपल्याकडे पाणी भरपर पण बाकी बघा नळ पा काय कडेच बघा. किती पाण्याची म्हणजे किती. ना म्हणजे असं पाणी.
बरोबर, हो कुठेतरी मी. पाहिल होत एक आता ते पाणी फाउंडेशन वाले आहेत ना.
हो हो तेनी आमच्याकडे पण केलं ते, इतकं पाणी साठवलं, हो सगळे मी रोज रा
ते एक चांगलं पाऊल हां ते एक चांगलं पाऊल उचललंय. गेलं समजा सरकारकडू सरकारनी उ म्हणजे लोकांनी मिळून त्यांनी केलं लगर शेतकऱ्यांसाठी करा हां तर ते लोकांनी स्वतःसाठी ते काय शेततलाव अ वैगेरे केलं त्यांनी हम्म असं काहीतरी प्रत्येक प्रत्येकजणा आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहून नाही चालणार, आता स्वतःलाच प्रत्येकाला स्वतःसाठी पाऊल उचलावं लागेल. तर काही होईल म्हणजे फ प्रत्येकांनी ठरवले ना मी ॲटलिस्ट चार-चार, पाच पाच झाडं लावतो किंवा अम्म आ जिथं शे जा जागा दिसते रिकामी तिथे तलाव करून पाणी साठवतो तर असं काही केलं तर उपाय शोधून
हां होईल ना म्हणजे कसं तेच पाणी आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्याला वाप रता येतं ते पाणी.
तरी ते बोर वगैरे करतो जेव्हा विहीर करतो तेव्हा लागतं ना ते पाणी अम्म अम्म हां आता झाडं नाही राहत त्याच्यामुळे माती कमी राह त त ते पाणी मुरत नाही ना ज मिनीमध्ये दगडच दगड असतात. हम्. पाणी फाउंडेशन, हो, मला ते कॉन्सेप्ट आवडला तो पाणी फाउंडेशनचा हम्.
ते छान म्हणजे मंग असं कसं आहे आपण झाडे लावू किंवा पाणी वाचवू म्हणजे. कार म्हणजे आधी सारखं बदल तरी होईल.
तरण बदल तर मदत होते, लोक शेतकऱ्या लोकांना स्वतःला पण उत्साह येतो, की चला आपल्याकडे. कस तो हिरो पडतो की अमिर खान मोठी पर्सनॅलिटी. त्याच्याकडे पाहून लोक येतात पण. म्हणजे त्यांना वाटतं की चला-चला ऍटलीस्ट त्याला. पाहासाठी काय हाय ना पण ते लोक येतात मग त्यांना. पटलं तर मग ते करू लागतात, असे त्यांनी खूप सारे गाव दा ते घेऊन खूप सऱ्या लोकांना मदत केली जे लोकांना विहिरीतून पण पाणी काढ उतरून पाणी. काडाव लागत होत इतकी बेकार.
हो इतकी म्हणजे होतीस ना की म्हणजे प्यायला पाणी नाही तर त्यांना लहान-लहान मुलं इतके मी विहिरीत उरायचे किंवा अस म्हन जे नदी कीनारी म्हणजे अस असत ना. तिथसं खड्डे करून म्हणजे थोडसं. पाणी अस स जिरून-जिरून म्हणजे पाणी काढयचे.
हा बसं
ते पाणी बटलते ते की पळापळ होते. कमी आपणच पाणी वाचवत नाही, तर दुसऱ्यांना कसं काय पाणी भेटणार.
बरो बरोबर असचं आहे त्याच्यामुळे आता ते झाडे लावा झाडे जगवा. मोहीम अ चला चल चला तुम्ही, पण लावा एकाद दोन झाडे मी पण लावते मदत तेवढीच ह ना. अच्छा. ठीक आहे बोलो.